हॅलो.
हा आवाज
हॅलो, हो येतय तुम्हाला येतय ना?
हा येतोय की बोला की?
हा, चाल काय नाही बघा निवांत.
हो चहा घेतला?
नाही नाही अजून घ्यायचंय एवढ्या लवकर नाही गरमी आहे ना मग एवढ्या लवकर नाही हे करत. हो चार वाजलेत ना आता, मग एवढ्या लवकर नाही थोडा उशीरा पा पाच सहा वाजता, ब मी ने चहा अक्च्युली पिवच वाटत नाही.
होय होय.
तुमची वेळ तुम्ही रेसिपी वगैरे बनव तर त्यात, व्हेज काय छान बनवता आता?
व्हेज, व्हेजमध्ये, अ काजू मसाला.
ओके ती स्पेशलिटी आहे का?
काजू पनीर, हा वेजमध्ये तेच, म्हणजे असं बनवते मी.
अच्छा! अच्छा! अच्छा! हो काजू पनीर म्हणजे कसं बनवता काजू पनीर? आपला पनीरची भाजी करतो तसं का वेगळं काय?
हा म्हणजे असं मसाला वगैरे टाकून हेच की. अ काजू हे पहिला काजू आणि काजू वेगळं शॅलो फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये
हा.
आणि पनीर पण शालो फ्राय करून घ्यायचंय.
हम्म.
आणि मग ते बाजूला काढून घ्यायचं त्याच्यानंतर एका टोपामध्ये अ पाणी घालून त्याच्यामध्ये कांदा
हम्म.
चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला म्हणजे जेवढं तुम्ही मसालेला टाकणार आहात ना तेवढे कांदे घ्यायचे आणि त्याचे म्हणजे उभे मोठे मोठे कापले तरी चालतात.
हम्म.
ते कांदे मग पाण्यामध्ये शिजत टाकायचे म्हणजे दोन तीन मिनटे चा उग्रवास असतो ना कांद्याचा?
हा, हा, हा
त तिखट ते टाकायचं असतं आणि आपले काजू असतात ना थोडे एक म्हणजे एक लहान वाट काजू घेतले तरी चालतात, म ते काजू पण त्या पाण्या मध्ये टाकायच आणि आलं लसून हे एवढं टाकायचं. आणि ते एक दोन मिनिट भर उकळवून घ्यायचं.
हा.
मग ते उकळवून घेतले ना मग ते आपल्या ह्याच्यामध्ये अ मिक्सरमध्ये ब पेस्ट करून घ्यायची. त्याचे आणि परत आपल्याला म्हणजे जेवढं तेल पाहिजे आहे तेवढं कढईमध्ये तेल टाकायच त्याच्यामध्ये थोडं राई टाकायची. आणि तमालपत्र
हम्म.
मग तो आपण केलेला मसाला आहे ना, तो मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि तो एक, एक दोन मिनिटभर असं शिजवून घ्यायचा तो मसाला
हम्म.
आणि शिजवून घेतल्यानंतर आपण जे काजू आणि पनीर आपण शेलो फ्राय करून घेत लेले ना
हम्म, हम्म
ते त्याच्यामध्ये ते टाकायचं पाणी घालायचं थोडी कसुरी मेथी आपलं हे, थोडं मलई टाकली तरी चालते.
हम्म, हम्म
आणि कोथिंबीर वगैरे टाकायची वरून
हम्म.
आणि एक दोन मिनिट भर असं शिजवून घ्यायच मग तयार च होती ती. हम्म. त्या मध्ये कसं हे लच्छा पराठा वगैरे. त्याच्यासोबत तेन छानच लागते. किंवा आपलं रोटी वगैरे आपण करतोय ना त्याच्यासोबत खाल्ले तरी पण
ह ह. ह ह. ह ह.
तुम्ही कसं करताय म?
नाही आम्ही म्हणजे तुम्ही टोमॅटो वगैरे काही घालत नाही का?
नाही नाही टोमॅटो नाही घालत. आलं, लसूण आणि कोथिंबीर. एवढंच टाकतोय. त्याच्यामध्ये जिरे वगरे काय टाकायचं नाय. तुम्ही कसं करताय?
नाही आम्ही असं काजू पनीर क तो बोलला. ना काजू पनीर. हा म्हणजे असान एक प्रकार अस करत नाही मी. फक्त केलं तर नॉर्मली असं जसं पनीर असत ना. पनीरची भाजी म्हणजे पनीर बटर मसाला वगैरे, तसच करतो. पण म्हणजे म्हणून तर मी रेसिपी विचारली. कारण की मी नाही कधी बनवलं. म्हणजे छान लागत काय असं. आणि आल लसून पण तुम्ही बोलला ते उकळून घेता का पाण्यात?
हा जरा थोडंफार म्हणजे, कांदा काजू आणि आल, लसूण हे जरा एक दो दोन मिनिटभर अस म्हणजे, गरम पाण्यामध्ये उकळवून घेतोय.
अच्छा अच्छा. काजू म्हणजे अ आधी शलू फ्राय करायचे ते वेगळेत का?
मसाल्यासाठी लागणारे, हा मसाल्यासाठी लागणारे वेगळेय. आणि आपण ह्याच्यामध्ये
पाण्यात. हा अच्छा अच्छा म्हणजे अशी वाटी भर अर्धी वाटी त्यात तर अर्धी वाटी ह्यात असं.
हा. हा.
अच्छा. अच्छा अच्छा. नई तोच म्हणलं, म्हणजे एखाद्याला आवड अस ते ना. असं की नाही आमच्यात असं
वेगवेगळे पदार्थ बनवायचे. म्हणजे काहीतरी मिक्स असं.
हो ना. तेच की म असं म ते व्हेज कढाई असत त्या टाइप मध्ये. सगळ्या भाज्या वगैरे टाकून तसं क करतो. शिमला मिरची कॅप्स हे कांदा वगैरे घालून. पण हे अस काजूच नाही. म्हणजे एकदा ट्राय केलं पण मी फक् त काजू मसाला ट्राय केला. ते काय असं एवढं माझ्या मिस्टरांना पण नाही आवडलं. आणि मुलांना पण नाही आवडलं.
अं ते काजूचं कसं होतंय? काजू लहान लहान असतात. आणि म्हणजेच खाण्यामध्येच अशी, त्याची अशीच टेस्ट येत नाही.
हा चव वेगळेच लागते. हा तेच ना. म चवच वेगळी लागत होती. म्हण म्हणजे पनीरची ग्रेव्ही करतो ना. त्या पद्धतीने केली मी. तुम्ही फक्त ते तुम्ही उकळून बोलला ते, आम्ही असं थोडस तेल टाकून कांदा, टोमॅटो, आल्ल, लसून भाजून असं. तेलात थोड्या. तस ट्राय केलत मी. पण ते काय जमलच नाही. की का त्याची चवच ती होती. आय थिंक काही क
नाही, आपण ते अ, चिकनची ग्रेवी करतोय ना, मटनची वगैरे ग्रेवी त्याच्यामध्ये
हां
ते आम्ही तस, कांदा, टोमॅटो, खोबरं अ आलं, लसून हे असं, म्हणजे शक्यतो ल अल्लं वगैरे भाजत नाही, पण कांदा, टोमॅटो, खोबरं आणि लसू सुून एवढंच भाजतोय.
अच्छा.
हां.
नाही, आम्ही ते, असं थोडं तेलात टाकून ते ट्राय केलं मी म्हणजे मी मोबाईल वरतीच बघितलं, म्हणून ट्राय केलं. आणि होट हटेल मध्ये पण मी असं गेलतो हो, तर त्यात पण त म्हणजे असं, त्याची प्रॉपर काजू, मसाला अ चवं काजूची चवच का ती हाय, असं आता तुम्ही कसं काजू पनीर म्हणाला तस माहीती छान लागत असेल, कारण की नुस त्या काजूला काही वेगळी चव नाहीे ना, ही त्याचीच असा एक तर ते काजू अस सॉफ्ट -सॉफ्ट असत तो काजू आधी छोटा -छोटा पण असतो. असं, म्हणजे असं ते ग्रेवीत कसे असे तुकडे असे, आपल्याला कसे पनीरचे तुकडे येतात तसे येत नाही ना.
हा तसं येत नाही, त्यामुळे म ते मिक्सच मी कधीतरी करल्यात.
येत ना, म ते छान पण लागत आपलं, एखाद्या वेळेस परत ट्राय करीन मी तुमची रेसिपी, बघून म ते पूर्ण प्रॉपर विचारून घेतलेय. हो ना, तेच ना, प्रॉपर आपला विचारून घेतला आप ल, कस करता काय, अस आणि रोटी फुलके म्हणजे ते फुलके रोटी करता की, जे हॉटेल मध लच्छा- पराठा भेटतो तसा?
नाही असं म्हणजे, लच्छा पराठा पण करते कधीतरी पण असं प्रॉप पर अशी रोटी आहे म्हणजे अशी, तंदूर रोटी अशी नाही ती
चपातीचेच फुलके असतात. तसेच
तेचि फु, ह, हा फुलके टाईप तशीच करते. ते बरं पडते ना, ते कसं होतय, ते गॅसवर ती भाजायचं, ते गॅस लागते त्या रोटीला ते
हो, हा तेच, सगळं कस ते प्रॉपर तंदूर, असलकी त्याच्यात ते व्यवस्थित भाजून निघतेय ना ते आपल्याला घरात ते मी ते अं, तव्याला चिटकून करायचे म ते कच्च राहत. ते अर्ध भाजतय, नाही तर एखादं जळतंय.
भाजत नाही आणि ते
हा तेच की, हा आणि कच्च कच्चन ते खाल्लेलं पण चांगलं नाही तसं ते गॅसवरचं.
हा होय, गॅस ते खाल्लं आपल पण सांग.
हो, म ते हे ते पण बरं नाही वाटतय. असं त्याच्यात म्हणजे, इच्छा पण होत नाही ना, ऍटटलिस्ट बाई गॅसवर जरी भाजलं तरी, एखांद वेळेस ठीक आहे, कधी तर आपण- असं सुट्टी वगैरे बघूनच करतो कधी तरी महिन्यातून एकदा. तर ते कच्च, कच्च असं म्हणजे असं आपल्या गॅसवर ते भाजत- तच नाही असं, कच्च-कच्च म्हणजे जसं ते पीठ असतय ना? - तसच ते लागतय, हा असं म्हणजे शि- भाजतच नाही ते व्यवस्थित, ते खाऊ वाटत नाही, एक टाइम त- पराठा वगैरे आपण घरी- तो. सो थोडा टस्ट ठीक आहे छान लागेल, अस.
होय, होय.
असं छान असं, तिकड मिठ घालून कोथंबीर वगैरे, घालून तो छान लागतो.
हम्म, हो तो छान लागतोय, पण हे-
तर‌. हम्म. आणि ह्या तंदुरा- रोटी असतात ते, प्रॉपर तंदूर पाहिजे, त्यांना कस ते जे असतात- हॉटेलमध्ये त्यांचे भरपूर असे प्रॉपर तंदूर पण अस-
आणि ते कुक असतात ना, बनवतेना त्यांना टेक्निक माहीत असतय.
एवढ्या वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स. तसं ते आपण काय घरात करणार? हो, हो, ते तंदूर बघितलं तरी, आपल्याला हात घालायचं- ते आधी विचार कराय लागेल, ते भाजताना कस- हो ते बघले हॉटेलमध्ये दाखवल, अस हात पूर्ण ते- आशी आत टाकतात ना, हात घालून पूर्ण. हो, एखाद्या कपड्याला लावून असं ते हात- आत पूर्ण टाकतात, तो कसा असा ड्रम सारखा असतय ते- अ त्याच्या हे बाहेर येतं ते, काय म्हणतात ते असे? कोळसा तो बाहेर येत असतोय. हा. त्याचे ते एवढं गरम असतय ते आणि ते हात घालत्यात.
होय, होय.
होईना मग ते आपल्याला तस नाही जमते. पण अँटलिस्ट कधीतरी अस महिन्यातून ट्राय करायला काय जातय, म्हणून ट्राय केलत ते सगळंच मी. पण ते सगळंच म्हणजे- त्या दिवशी फ्लाँपच झालं माझं तर प्लँनींग. पुर्ण म्हण- जे रेसिपी पण छान नाही झाली, ते रोटी ती अशी कच्ची, कच्ची. फुलके करते मी असे, पण ते असं झालेच नाही चांगले. रोटी करायला गेली ती, कच्चीच राहिली. ठीक आहे ताई, ठेवू का मग? हा.
आणि ते परत मग करण्याची पण इच्छा होत नाही.
हो ना, हो, ठीक आहे, ठेवते मग?
हा.